बोला की. हा यालाय की बोला. हा यालाय की बोला.
ठीक आहे चहा झाला का?
चहा अजून नाय नंतर
हॅलो.
तेनी आल्यावर मिस्टर आल्यावर
तर.
अ बाकी त्यांचा आवाज कट होत नाई, तुमचा आवाज का कट होतोय ओ? हॅलो.
हो.
हॅलो.
ह.
हॅलो. हॅलो. हॅलो.
मिस्टर किती वास
हॅलो त्यांना यायला साडे सहा वासतात की.
लो
हॅलो.
अजून तर साडेसहा सकाळी सहा वगैरे घेऊन गार्डनमध्येच बसून फिरून येईल बाळाला.
हा हा होय गार्डन जवळ आहे की इकड.
नये बाकीच्यांचा आवाज कट नाय होत तुमचा का कट व्हायलाय आवाज? हॅलो. हॅलो.
हॅलो. हम्म.
हा बाकीच्यांचा आवाज कट होत नाहीये तुमचा का व्हालाय? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
येतोय का??
हा तुमचा आवाजच येत नाही.
नाही बोला आता काहीतरी हुं म्हण काय
हा हा नाही कट होत. तुमचा आवाजच कट होतोय बाकीच्यांचा आवाज याय लागलाय की.
अच्छा... काय माहिती काय इशू झालाय नॉर्मल फोनच्या हेला पण मला येतोय इशू.
हा तुम्ही रेंजमध्ये नाहीये काय??
मग पाणी वगैरे गेलं असंल मायक्रोफोन मध्ये.
हा हा बाकीचे पण करल्यात कणी तेंचा आवाज येतोय. बाकीची पण करल्यात की नाही तेंचा आवाज येतोय की. हा यालाय की, हा यालाय की. बाकीची फोन करल्यात
हा आता तेंचा वगैरे आवाज बंद कर हा मग ते जरा कस्टमर हाय ना त्यामुळ मग जरासं हम्म असुदे कि. हा काय म्हणते बाळाचं खाऊ खाऊन झालं का न्हाय??
बाळाचं झालं खाऊन. हम् हम् हम्... हा, हा बाकी बाकी काय नाही. तुमचा चहा वगैरे झाला की नाही??
हॅलो हम्.. चहा झाला आत्ताच झाला चहा तेच कस्टमर होते ना जरा म्हणून उचलला नाही कॉल.
हां हा हम्म..
हॅलो हम्
मला यालय की ऐकाय. होय जाऊया की, होय होय कुठं काढलायसा??
कुठं जायचं?? तू सांग की तू एक ठिकाण सजेस्ट कर.
हा आता उन्हाळ्याच्या दिवसात. हां....
मी बघते मग तिकडचं सगळं प्लॅनिंग.
हा हा आता उन्हाळ्याचे दिवस लागलेत ना.
शक्यतो पुढ आरण्य आणि हे आणि ते महाबळेश्वरला हाय बघ छान आहे ठिकाण. म्हणजे थंड हवा पण हाय तिथं उन्हाळ्याच्या दिवसात पण.
हां.
पोरांना पण फिरायला छान ये.
होय....
तु तिकडून ये आपण इकडून जाऊ.
होय चालतयं की.
संध्याकाळी काय संध्याकाळी काय मेनू मग स्वयंपाकाला?
संध्याकाळी आता भरलेला दोडका करायचा. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला की. हॅलो.
काय म्हटलं मेनू?
हा बोला की.
भरलेलं दोडका? कसं भरलेले वांग करतो तसं का? शेंगदाण्याचं कुट घालून.
होय होय, भरलेला वांग करतोय ना तसंच करायच.
शेंगदाण्याचे कूट घालून का?
हा शेंगदाण्याचं कुठं घालून.
अच्छा अच्छा मी पण ट्राय करते एकदा.
ते जस वांग करतोय ना तसंच
हम् हा हा. झाल, मग तिकडं आपल्या सारखी नॉर्मल मिळतात वांगी का कशी ती लांब वा
लांबडी वांगी, परत काळी वांगी असतात.
काळे वांगी असतात नाही का तिकडं, आजुन पण मेथी- मेथी गड्डी
हा मेथीची गड्डी नसत्या, कोथिंम हां को कोथींबीर सारखी मिळत्या मेथी.
हा, आम्ही तिकडे होतो ना तेव्हा अस आम्ही तर वजनावर घ्यायचो मेथी पावशेर
हां?
आम्ही तिकडे राहियला होतो तेव्हा आता आपण कसं वांगी वगैरे घेतो ना
हां.
तसं पावशेर वर अर्धा किलो मेथी, अ पावशेर मेथी असं घ्यायचं. आणि नीट केलेली जुडी वरती.
होय?
आणि नीट केलेली मेथी वेगळी असायची विकायला.
हां.
हम, आणि मुळा सकट घेतली तर वेगळे रेट असं.
हां हा.
लय मजा यायची बाई, मी तिथं जायची ना मिक्सरच्या कंप कंपनीत जायची कामाला
हां हां.
मी, लाली, लालीच्या बहिणी.
त्या पण होत्या?
हम्म, म तिथं थोडे दिवस करून हम सगळ्या एकत्र जायचो बाई आम्ही लय मजा यायची.
हा, हम्म.
बघितलीस कनी व्हिडिओ, जरा शीक डान्स बीन्स कायतरी.
होय.
ते असते गं. हाऊस प्रत्येकाला असती.
वेगळीच हाऊ
मग काय वेगळीच बाई, हाऊस. माझं लई
ते पटायचं, बर का पण. हा माझ, वर लई जीव आणि माझ्या अजून एक चुलत बहिण होती ना, तिथं.
हां.
काकांची मुलगी. हम्. मग आम्ही एकत्र जायचो. मग घरी आणायचो. पेन बनवायचं, वगैरे नाही का? लय मज्जा केली गुजरातमध्ये. आम्ही थोडेच दिवस होतो
हा. आ हा, ह. हा.
ह्, तिथं कंपनीमध्येच लागले कामाला.
हा, हा. हं. तुम्ही पण काम केलं वाटतं, पहिल्यापसुन.
अंगावरच्या कपड्यांशी
हा. हा, हा. हम्. पहिल्याचे दिवसच चांगले होते.
मग काय?
हॅलो.
हा तेवट कंपनीमध्ये
होय, होय. पहिलेच दिवसच चांगलं होतं.
हम्म. मी पण दुपारपासून ठरवते, बर, का. हा, बरोबरय. सगळं विसरायला होतय. अगं तेच म्हटलं. लग्न झाल्यावर हेच प्रॉब्लेम होत्यात. सगळे. स्मरणशक्ती विक, सगळ्यात महत्त्व त्त्वाचं, तर ते स्मरणशक्ती वीक होते. असं मला वाटतय. अगं बघ मी गणितात पण हुशार होते. पण ज्यावेळेस प्रथमेश- अंशचा अभ्यास घ्यायचे वेळ येती कणी, असं सगळं गणिते फिरायला लागंते, आकडे फिरायला लागत्यात डोळ्यासमोर. अरे! मला हे येत होतं. मला आता का येईना?
हां. मला पण आला एक्सपिरियन्स. मुलं वगैरे झाल्यावर, सगळं मेंदू आहे ना, पूर्ण विक होऊन जातय.
होय.
हा, ना. आधी सासरचे अर्धे खातात. तर पोरं झाल्यावर अजून हम. पण हे ठेव बर का. बाळाच्या बाबतीत आ शिक्षणाचं अजिबात तू हे करू नको बघ. सुरुवातीपासूनच त्याला व्यवस्थित अभ्यासाची सवय लाव. नाहीतर बग, माझं कसं व्हाय लागलंय आता.
हा, होय.
पोरं ऐकत नायत.
होय.
त्याला छान कर बघ.
हा
मॅथ्स मध्ये ना कुठच अडकत नाही मॅथ्स पक्का असेल तर आणि माझ्या मुलांचा एक दम मॅथस वीक आहे त्यामुळ ना खूप प्रॉब्लेम येतोय मला. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन प्लस मायनस हे चारच पॉईंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त मॅथ्स मध्ये काहीच नाही.
नाही होय.
हा आणि ट्रिग्नोमेट्रीक हे कॉस साईन थिटा तुम्हाला हा.
हा
गरज असेल तर तर तुम्ही लाईफमध्ये त्याचा काही उपयोग होणार असेल तर त्याला हात लावा नाहीतर तो नाही वगळला तरी चालतो.
होय होय.
मी प्रतमेशला म्हटलं प्रतमेश तो फक्त एक लेसन सोड आणि तू बाकीचं सगळं कर.
हा
त्यानं तो एक लेसन केला आणि बाकीच सगळ सोडल असं उलट केलं तेनी. काय सगळ्यांना जे अवघड जातय ते त्याला सोपं जातय आता काय डोकं फोडून घेऊ. सगळं अवघड झालंय मला कधी एकदा रिझल्ट लागतोय असं झालं मग आपल्याला वाटतं ग मुलांचं संगोपण हे इतकं सोपं नाहीये.
होय होय जरस मोठी हो
खूप आवघड हे हम्म अस वाटतय पाळण्यात होती तेच बरं होतं. हम् गप उठलं बाबा दूध पाजवल आणि परत झोपवल. मोठी होतील, नाही पण प्रत्येक स्टेज इम्पॉर्टंट आहेच ग ज्या त्या ठिकाणी आहे. आपण विसरून पण जातो त्यांच्या ह्याच्यात आपल्या लाईफ काय चाललय, हा हॅलो
हॅलो